हॅलो, हो काय करताय. हो. नाही मला बर नव्हतं न वाटत सर्दी झाली तर, हा सर्दी आणि अ
अच्छा.
हा डोकं दुखतंय त्यामुले त पडलेल थोडेसे आणि मगाशी तुम्ही सकाळी कॉल केलेला तेव्हा ऑफिसमध्ये होते. त्यामुले मग तेव्हा हे के झालं. होय हो काय करताय, झालं चहा वगैरे?
आत्ता करायचा, होय.
अच्छा. काय बोलताय मग औषध आता मेडिकल मधून खाली जाऊन गोली घेऊन यायला लागेल मगाशी आणणार होती. पण सरळ आली पाऊस पडत होता तर, अ लक्षातच नाही रायलं तर नंत हो इथे आहे. जोरात तो पण आता थांबलाय येतोय जात पण आला की जोरात येतोय एकदम वारा वगैरे असं येतोय ते
आमच्याकडे काल होता दिवसभर आज अजिबातच नाही.
हा अच्छा ते नसलं ह नसलं की गरम पण भरपूर
गरम होतय लगेच होय. त्यामुळेच तब्येत बिघडते मग
हा तेच क्लायमेट चेंज होतं.
हां, आधी कसं पाऊस नाही आला तरी वातावरण असं असायचं. आता ऊन वगैरे येतयं ना,
हो.
त्यामुळे म तब्येत बिघडते.
होय.
हम्म,
तर माझ्या मुली मुलीला पण झालंय. तिचं लगेच होत. तं ना खोकत होती ती पण सकाळी
हा हा हा हा,
पण औषध द्यायचंय. म्हटलं तिला पण देऊन टाकते.
होय. आण आणि स्कूलमध्ये पण होते ने मुलांना इतर मुलांच्या मुळं
हा हा, इन्फेक्शन होतं ना लगेच
हा तेच की सर्दीच वगैरे असतं अस ते इन्फेक्शन बरोबर आहे.
कफ
मसाल्याचं पाठवलंय एक घरगुती मसाल्याचा व्हिडिओ पाठवलाय.
बघितली मी आत्ताच बघितली, ती व्हिडिओ म्हटले ह्यांनी काय पाठवलंय. तर म्हटलं आता करून ठेवेल मी, नक्की करून ठेवेल मी तो.
बिर्याणीचा मसाला हाय तो.
हम्म, हम तुम्ही कायतरी करतच असता का? म्हणजे अस त, हे नवीन -नवीन.
बनवला, उद्या मैत्रिणीच्या मिस्टरांचा बडे हाय. एगलेस केक बनवला आताच. हं, हं.
बापरे मस्त आहे म, ते कुकिंगच छान आहे तुमचं.
होय, होय, होय. काय करणार घरीच असतोय ना, आधी आम्ही घेत होतो. तो सगळे क्लासेस वगैरे. हस्तकलेचे सगळे क्लासेस वगैरे पेंटिंगचे. शिवन क्लास, सगळं करत होतो. हो पण आता कसं नाही करू देत मिस्टर कायच, नाहीच म्हणतात करायच. ते जरास आता मणक्याचा त्रास, डोळ्याना त्रास, मेहंदीचे क्लास घेऊन, मेहंदीच्या ऑर्डर्स घ्यायची. सगळं केलय. हा, ह म आता जरा पिको फॉल वगैरे करते मग घरी, कायच करू देत हय मग काय करायचं, येतं येतात आमच्या बिल्डिंगमधले, खाली कॉलनीतले आमच्या सगळे येतात सोसायटी आपल्या. ते तरी करतोय मग, ती आता सवय झालेली अस ते नाही.
हो ना, हातावर बसलेलं असत, मग ते दिवस कस जातो समजत नाही त्याच्या म्हणजे आणि आता पूर्ण बंद केल्यानंतर म, कंटाळा पण येतो.
कंटाळ येतोय, असंय मग कायतर. मुलगीच होत ति तेव्हा आमचं काही ना काहीतरी प्लॅन असायचे दोघींचे, काहीतरी आणायला जायचे. अं, हं कुठेतरी जा
ती पण करते का? म्हणजे असे क्लास वगैरे घेते का मुलगी?
ती क्लास घेत नव्हती, फक्त माझं बघून ती म्हणजे तिला शिकण्याची गरज पडली नाही.
एक्स्ट्रा क्लास लावायची गरज नाही पडली. तुमचं बघून, बघून.
हां, हां. हहं.
इथं आमच्या इथे एक चार्टर्ड अकाउंटच ऑफिस हाय, मग तिथे जॉबला जात होती ती. हा, कॉमर्समधून केलय ना शिक्षण, मग काय म आता लग्न झालं, त्यांनी म्हटले होते तुला काय करायच असल तर कर म्हणून, करत त्या मेसचा बिजनेस मोठा हाय. इचलकरंजी मध्ये तर असं, येतात ना बाहेरची मुलं शिकायला. त्यामुळ ते मोठं हाय त्यामुळं नको म्हटली. हा. काय असं करावं लागत नाही.
घरचच बिझनेस असल्यावर काय टेन्शन नाही ना, सगळंच होतं.
होय, तिथं काय त्यांना चपाती तिला बाई वेगळी हाय, अ भाजी चिरायला वेगळी हाय, डबे पुसायला. असं म्हणजे करायला काय लागत नाही, पण तरी पण स घालते घरात,, हां आणि इथं तिला सवय लागली होती माझ बघून करायची, त्यांनी कसं काय म्हटल्यानंतर तिला कधीच काहीच सांगितलं नाही, पण ती आता सगळं बघून कि नाही सासूबांईंचं, मी करू काय मी करू काय करते. त्यामुळे त्यांना उलट आनंद वाटतो की बाबा, म्हणजे सवय नसता पैकी ही करू काय तरी म्हणत्या, आणि आता तिला बघून सवय झाल्या,, हा. असं आहे, त्यामुळे ती घरात करते म्हणल्यावर आनंद वाटतो त्यांना. ती काय म्हणते, सगळं चिरून ठेवलेलं असतय, भाजी कांदा लसूण सुद्धा सोलतात त्या बायका. मग फक्त आता बसून, टीव्ही बघून म्हटली कं टाळायला लागला, टी व्ही किती बघणार म्हंटले आणि त्यांनी काय सांगत नाहीत नाही मोठं असल्यामुळं.
हो.
मग तर सगळं चिरून वगैरे ठेवलेलं असतंय,, म्हटली काय आता. नुसतं फोड निघायला, कधी तरी कुठंतरी गेल्याला अस वगैरे की मग जरा करत्यात, तसं काय त्यंच कंपलश अं नाही की तू हे केलंच पाहिजे किंवा काय
तुला जमेल तसं कर.
समजाय लागलय आता, सगळे ते बघून बघून.
अच्छा, याच वर्ष झालय का लग्न?
लग्न, आता तीन वर्ष झाली की. होय, मग तिझं कसं मत पडतं, की जर आता जॉब केला, तर आता लग्न झालं म्हणल्यावर किंवा घरातलं थोडंफार करून जावा मग येऊन करा. त्याच्यापेक्षा मी घरात लक्ष घातलय म्हणून त्यांना उलट छान वाटतेय.
होऊ ना. ते आणि घरचच आहे बिझनेस, कुठे दुसरीकडे जायचंय आणि दुसऱ्यांच्या हे करण्यापेक्षा स्व त्यातच एक्स्ट्रा वाढवलेलं बर पडतं ना, अस पण आय.
मैत्रिणीसारकं.
हो.
त्यामुळ काय नाइ, त्यातन मदुन. फिरून यायचं, काइतरी जाऊन चौपाटी या तिथ तरं जवळ बाग आय. तित जाऊन काइतरी खाऊन यायचं. काय पण दोगीच्या दोगी जातात हा, त्यामुळ काय टेन्शन नाइ.
हां हां.
असं.
ते आमचं मण तस वा हे नाइय, पण मी ते आता रांगोळीचं वगैरे,, हे झालंय ना. अ मॅटची रांगोळी, ते पण करत असाल म तुम्ही.
हा ते येतय मला, पण ते बसून जरासं मनका दु कतोय माजा जास्त, असय त्यामुळं हा आता ते आम्ही खूप त्रास घेतलेत ना आधी, खूप म्हणजे सकाळी वीस मुली आणि दुपारी वीस मुली. आणि हेच पण झालं त ना माजं, अ आपलं ते जरी वर्कच ते आत्ता आरी वर्क. क म्हणून आले ते साड्या हा ब्लाऊज ते मी क्ला मी मी केले फक त क्लास आणि माज माज करायची मी हा. त्यामुळं पण मला नजर. जराशी हे झाली ज्यास्त मोठा चष्मा. नंबरचा मनका दुखायचा हं आण त्यामुळ त बसून काय जास्त वेळ करू शकत नाइ मी आता एक एक ठिकाणी बसून.
आणि आदि.
खूप केलय, खूप मणजे खूप, आ वडील पण आमचे कशाला मणायचे तुमी करताय आणि तेवडाच पैसे दवाखान्यात जातायेत म्हने. बसायचं तिथच आणि घरच्या सारक वाटायचं. आणि क्लास झाला तर कोण जायच्याच नाहीत. सगळं बोलत बसणार घरात तेव्वा काय आदी एवड मणजे. आता कसं युट्यूबवर बगुन सगळं काही शिकायचीच गरज नाही ना आत्ता. आणि तेव्वा कस हा. शिकण्याची गरज होती आणि कायच कुट नसल्यामुळ खूप लांबून लांबून मुली यायच्या आमच्याकडं. मी आणि माजी बहीण करत होतो ती शिवंनच करायची. आणि मी बाकीचे सगळे क्लास हार्डबोर्ड पेंटिंग, सगळे ग्लास पेंटिंग. मेदीचं, खूप खूप मणजे कुटल पेंटिंग नाई असं नाई कुटलं. सगळ्या प्रकारची पेंटिंग करायचं इत तर मी केक सुदा शिकवत होते. ते माज्या मैत्रिणींना इथ घरात ऑर्डर घेत कोरोनामदे आम्ही आणि मुलगीन किती ते पेस्ट्री केक वगेरे. हे केलं आम्ही म द्यायची होती ऑर्डर मैत्रिणी सुद्धा आमचा ग्रुप आहे. कदी कुणाला केक लागला आमी बड्डे सेलिब्रेशन करायच तर माज्याकडच द्यायच्या. आता मुलगी नसल्यापासून मी पेस्ट्रिकेक करायचंच बंद केलं. कारण आमी दोगी जायचं आणायचं.
आणायला हा ना सामान वगेरे जानायला बरं पडतं म ते. आणि एकीला दोघी असलं की, हो एकीला दोघी असलं. कि म ते थोडंफार होतं ना का आवरत पण पट कारण आणि करायला पण मदत होते असं होतं.
ती पण असं काय पडलं वगै तं ती असु देत म्हनायची करूया नंतर मिळून किंवा मी करते तू बस. असं व्हायचं आता एकटीलाच सगळं म्हटल्यावरती नाइ आता होत.
तर नाही होत.
हूं तेवढंच काहीतरी मग घरापुर त करायचं मुलाला अथर्व आला की त्याला जरां काहीतरी लागतय. किवा काहीतरी नवीन डिश म्हणून वेगळं आपल्यापुरतं दिघांपुरतं मग करायचं.
अच्छा तिघजणच असत का आता?
आता तिघंच असतंय होय!
अच्छा ठीक हे. तो काय ग्रॅज्युएशन करतोय की डिग्री डी
हा आता हा होय आता सेकंड इयरला आहे तो बी वाय पाटीलला. इंजिनिअरिंगसाठी ह होय होय.
अच्छा अच्छा बरय नंतर तो पण जॉब ला लागेनं.
हो अजून एक दोन वर्षांनी आता.
हो दोन वर्षा जात
ह होय होय. आत्ता झालं एक्झाम. आत्ता झाली. आता दुसऱ्या वर्षाला गेला, परवाच लागला नि काल. दोन चार दिवसपूर्वी.
इथं
आता दुसरं वर्ष चालू झालं. होय.
शाळेत धरून तीन वर्ष आहेत.
अजून तीन वर्ष आताच धरलं तर.
हो तेच. चालेल, ठीक आहे म. बोलू मग परत. ठीके? अं